हॅलो? हा काय ते निवांत बसले बोल.
हा कायजला का आता जरा चाललेय घरातले स्वच्छता, करया म्हणज सगळ्या साड्या काढलेल्या ठेव आपलं पाहुण्या री केली घरी आता तेच म्हणून आपलं चाललं आहे. म्हणत्यात
काय नाही, काय निवांतच चाललेय.
मिक
हा हम हम तेच घ आता त ट्रेन मध्ये तू माझ्या माझ ट्रेन मध्ये मी ये आणि काय म्हणते? हम्म आता कसल्या साड्या इकडं
आता आहेत कि चांगलं आहे आता
तेच कि मग पॅटर्न कोणता?
पॅटर्न डार्क कलर आहे काय?
हम्म.
आणि डार्क बॉर्डर आहे.
हा हा.
हम, दुसऱ्यावर आणि फोटो फोटो टाकते थांब तुला नाही तर हम् हायच चांगलंय साड्या यावेळी
हा तुम्ही त्यावरती आहे बघ
मस्त झाली हा हॅलो?
हा लग्न झाले चांगली?
छान झाली ल मस्त झाली लग्न चार दिवस त्या लग्न. भेकळ नाही का?
हम्म हम्म हम्म.
पावघे वगैरे सगळे फंशन सुन बाई छान आहेत बघ मस्त आहे नाज गणी शिकले. सीधे सीधे देे तर घ एम पी एस सी ज ची एक्झ जॉबनी आता करत आता एम पी एस सी. चेक बाउंस दे त्याची जाते ल यायला म्हहि अजून पु जूनला दिल्या ते क्लासेस ते तजे सगळं आहे.
त्यामुळं तिचं तज तिज तिच्या मुंबईला नाही पुण्या लागला पुण्याला दोन तीन महिने.
पुण्याला जाणार आहे?
हो लगेच नाही एक्साम झाली की जाईन. ह ह ती कशाला आहे.
बोलायला वगैरे.
घरातच फक्त वयच आपल्या वेळेसारखं नाही जाऊ ना.
हा हा हा.
फक्त बघायचं करिअर देणार आहे. करिअर
अ व्यवस्थित ये नाही झाला ना?
आवाज येन झाला. आताच्या पोरीग म्हंटल ववस्थीत त्यांच्या त्यांच करिअर केलाय करिअर महत्वाचं समजतात.
सगळं सांगूनच करून घेतात.
होय होय खरोखर ते चांगलं आहे ना आपलं कस उठत आपल्या वेळी. लग्न झालं की करिअर ला फुल स्टॉप.
विचारायचं नाही सांगायचं नाही काय.
सांगायचं नाही आता नाही तेवढं मात्र. विचारामध्ये अ म्हणजे स्वातंत्र्य आलंय आता मुलींच्या विचार जे आहेत ते तर. त्याला ग्राह्य मानलं जाईल. असा अनेक प्रभाम त.
हो हो.
ह एक्झाम.
स्पीकरवर आहे फोन?
नाही. स्पीकर वर नाही. हो हॅलो.
हा हा.
हॅलो.
हा आवाज जरा कटकट यायला लागलाय म्हणून म्हटला.
काय विश्वास आहे.
त.
हॅलो.
ह हा.
हॅलो.
हा हॅलो बोला.
ऐकू येत का
हा या लागले या लागले सकाळी पण प्रवीण
हम् हा व्हयचकी.
हम्म आताच मेगा बरोबरचा फोन व्यवस्थित
होय होय.
हम्म
तुझं काय त्याचं काय चाललंय
त्याच तेच कि कार्ड कार्ड काढाय लागलाय ना तर
होय काय हा हा हा होय ना बरं आहे बाई आपलं कायत रुटीन लागले आहे नाही तर हो तू कधी जाणार आहेस माहेरी
नाही आता लगेच काय अनेक पंधरा दिवसाांनी
जाणारच का आणि तुझी तब्येत वगैरे व्यवस्थित शीत आहे ना हम माझी व्यवस्थित आहे बघ जरा सर्दीचाच त्रास झाले ना ह आता तर ठीक आहे होय होय
ह्याच्या घाऱ्या कशा करतात ग
कशाच्या
तेच कि आहे भोपळ्याच्या
हाग भोपळा उकडून घ्यायचा
तर कच्चा पाहिजे काय पिकलेला पाहिजे
पिकलेला कच्चा कसा चालेल काकच आणलं अस
इथं कच्च मिळतात म्हणून म्ह
नाही पीक वलं पीकवायच आम जरा तर लाान पाहिजे कत हा म तेच कि त साचकीि म लाल असते ना केशरी
नाही नाही हिरवा आगार
अग
कच्च पपाईच कसं असतय पेरू वगैरे कापल्यावर तस दिसत
जत जला स्वीकारत असतील
हम्म नाही ते बाजीला वापरतात ना सांबार म
हां मग त्यांच्याकडे छोटा घेेतात
मग पिकलेलाचयच
हपडा आहे त्याच्यात मग खिच गो घलायचा अस ते परत पठ बसून ठू लागली
गुळ किती घालायचां मग
अ
अंदाजान गुड किती
क बल
आणि पीठ घट्ट मळायचं काय पातळ मळायचं
आपल्याला पसला लागत पाहिजे तेव्हा ते पुरी अंतर्गातले स्तर हे ल
हा हा जमलं तर आता करायचं म्हणा नाही
आ म नाही म्हणते स्थिती तु
काय
हो का
मग नाही मिळालं तर नुसत्याच करायच्या मग
कसल्या नस
ते गुळाचं पाणी गव्हाच्या पिठात घालून
एकका
ते गुलगुलेसारखं होते कि ते
हा तेच आवडते आवडतंय काय तुमच्यात
हम्म
ती बस
आवडते
पोळ्या म्हणल पोळ्या केलीस की नाही
पोळ्या नसतात आमच्यात
नाही का मग काय नैवद्य दाखवायचं
तेच गोड काय तर करायचं म्हणूनच
ह ह ह ह तेच च चालय होय चाले नियोजन
हम्म काय तर करायचं इथंच घरातच दाखवायचं आणि देवीला जाऊन यायचंय
हम्म हम् हम्म मी पण आज पोळ्या करणार नाही निवांता आहे
पोळ्या असल्यामुळे काय
पोळ्या संध्याकाळ च काय तेच खायचं स्वयंपाकेवे जेवण हेवी झाले नसते
करायचं वाटाल तर मला पोळ्या पण म्हटलं आता आता जर संध्याकाळी करायला पाहिजेत आता
हम् हम
दुपारी पण ते येऊन चालत नाही ना मग पूजा करायची मग नैवेद्य त्यावेळी काय करू संध्याकाळी काय नैवेद्य
ह् बरोबर आहे
अ दोन दोनयरा आधी त वाटत नाही
म्हणूनच मी म्हंटल सकाळी नुसतीच चपाती करून घायच हम्म आता भात आमटी मसाले भात आमटी नाही गार करायचं मग हम्म
देवाला काय फक्त भाव महत्त्वाचा आहे
अ काय
पदार्थ काय तर करून खावा
तुम्हीच खातायच ते काय मला देतय
हो
हम्
आता हय आता येला हम्म
पाऊस?
पाऊस पूर्ण गेला बघ
ढग वगैरे आलेल नाही?
आता ल तू राबाय तर पण आता काय नाही हता नाही आत्ता निवांत आहे आज सकाळी होत पण आता नाहीये
हो इथं सकाळपासून आभाळ आहे
हो
हम्म वार बंद
वार लय आहे वार
पण गरम होयला लागल तेवढंच
गरम पण होयला लागला त काय करायचं गेला पाऊस गेला म्हणजे गेला पाऊस
चालतंय परत मी करू का आता फोन आणि?
चालतंय की
हम्म हम
हा ठेवू का?
हा हा